हां बोला हा बला हो हो येतो येतो आवाज येतो
सग काय करलं
काय चालंय आपलं घरीच नवराय चालंय घरातलंच कपडे आतली बाहेर बाहेरची आत चालय ऊन पडले की बाहेर नेऊ टाकतोय पावसाला क आताना टुती ते चाललंय आपलं हो
कपडे इथं प्रॉब्लेम होते मला
तेच की पावसामुं ते आधीच एक नव्हतं आठ दिवस कपडे वि सर वाळायला ज कालपास म आहे जरासं म्हणून आता ऊन आले की बाहेर न्याय लागलोय परत आत आणायचं असं चालूय
मला कुठल त एक रेसिपी सांगता का मग तुम्ही करताल अस पोरांसाठी असू दे ब
आपल्यास रेग्युलर ह्याच्यामध्ये रेसिपी क म्ह म्हणज कशी म्हणजे तुम्हाला
कुठली पण सांगा मग चालेल अस पोराण पण अस आवडता स्नॅक्स वगैरे असं करतो म्ह करम घालतो म्ह असं पोरण डब्याला
हम्म हम् ह् हम् मत काय मुलाना
वेज नॉन वेज आहे एक वेज आहे तुम्ही तुम्ही व्हेज का नॉन व्हेज अस मग नॉन व्हेजच्या सांगा
हा नलच हा चालतय माझं हाच म्हंटलंस तर आपल्या मुलांना आमच्या ना विदाउट मसाल्याच चिकन फ्राय ख खूप आवडते मुलांना आमच्या मग ते मी तुम्हाला चिकन फ्रायचे सांगू का अ मग चिकन फ्राय हा ते अ आपण चिकन असतय ना ते आणल्याल्यानंतर जरा स्वच्छ धुून घ्यायचं त्याला आलं लसूण पेस्ट त लाव करायची आलू लसूण पेस्ट ती लावायची अ परत त्याच्यानंतर त्याच्यावर लिंबू एक कांदा पिळायचा परत नंतर त्याला दही घालायचं थोडं थोडं म्हणजे आपण अंदाज आपल्याला लक्षात येत त्याच्यामध्ये असं जास्तीच नाही म हा दही घालायचं त्याला आणि अ चटणी परत मीठ आपली रेग्युलर आपण जेवणात वापरतोय ती चटणी आणि मीठ घालायच आपल्याच म्हणजे पोर किती तखट खातात आणि किती सपक त्याच्यावरती चटणी घालायची मी एक अस म्हणजे ना थोडा वेळ त्याला ना किमान एक अर्धा तास अर्धा तासाच्या पण वरती एक तीस चाळीस मिनटाच्या वरतीत ना त्याला थोडं तसच ठेवायचं ते लावून सगळं पूर्ण सगळ लावून ते तसंच ठेवायचं आणि एक अर्धा पाऊन तसानंतर मग पूर्ण परत टयटू चंगेला एक एक घलायचं कारण पण मुळात आधी लिंबू तर घातलेलं असते दही घातलेलं असत त्याच्यात थोडं
जर आंबट जास्त मुलं खायत नाहीत असं वाटलं तर लिंबू स्किप केला तर चालतोय नाही पिळा तरी पण चालतो त्याच्यामध्ये नाही हा म्हणजे मुलं कशी आंबट लागते वगैरे थोडं नॉर्मल नकळत असं आंबट असं नकळत लागत ते ते असं वाटतं की पोरांनामध्ये ते नको म्हटल्यानंत त्यांना ते नाही घातटलं चालतय आपला कांदा टमॅटो ण हे दोन् पूर्ण बारीक बारीक चिरून घ्यायच आणि पहिला तेलात पूर्ण अस एकदम लालसर होपर्यंत भाजायच आणि त्याच्यानंतर ते जे चिकन आपण ठेवलेलं होतं करदा पाव द त्या त्या काही पाणी वापरता न काही हे करता ह अस मंदच्यावरती पूर्ण मध्यमाच्या वती ना जोपर्यंत ते
हा
शिजत नाही त्याच्या त्याच्या हना तोपर्यंत ते हरवतच राहायचं म्हणजे बारीक एक एक हा एकदम किस्पी अस भाजून घ्यायचं त्याला त्याच्यावरती चिकन मस्त ण टाका भसा एकम छान हो टेस्ट मग त्यावे आपल्याला एखकादा दुसरं बघायचं नमक असं जर कमी वाटलं तर म टाकलं बरण सांगताय ना मग त्यावे पण छान होत म्हणजे विदाऊट मसाल्याच आणि मुलांना खाण्यासाठी आणि आपण आपल्याला सुद्धा छान वाटतं ते खाण्यासाठी त त्याची ते एक वेगळीच टेस्ट आलेली असते आणि वरून जर असं अस हा तेच असं वरून असं त्याच्यावरती. एक दोन चमचे तूप जरी घठलं ना तरी पण एक त्या.. त्याच्यामध्ये तो फ्लेवर उतरला जातो त्याचा खूप छान असतो तो फ्लेवर..
हो का.
हो होय छान नाही. त ट्राय करून बघा खूप छान असं. ती खाली एकदा खालाातल ते नंतर मस्त मल्याच खाऊच वाटणार नाही मसाल्याच हो कारण आता मसाला शरीराला तर म कस जास्त खा मसाल्यात म खाल्लं केलंच. हा तसंयक होत ते हे कस एक त्याचा त्याचा एक अंदाज आता जर समजा चिकन तुमचा आता जर समजा एक किलो चिकन आहे जर असं पकडा कि किलो बरं आहे चिकन. हा एक किलो आहे तर आपण अ दहा रुपयाचं पाकिट असतं आपलं दह्याचं एक दहाच हा ते पूर्ण घातलं तरी चालतं.
पूर्ण तेवढं दहाचं पूर्ण पकेट हा घटलं तरी चालतं हा. तेवढ्या चालत नाही नाही. नाही घालायचं आपण आणि मुळाच कलर वगैरे ह्याच्यापासून शक्यतो लांबच राहायचं ते नाहीच कलर ते घालून खायचं. त्यांना ते वाटत दिसताना दिसत त्याच्यापेक्षा ना तुम्ही अ हिची. बेडगी चटणी म्हणून बाजारात पाकिट मिळते.
हा हा हा.
कटाचे एक दहाच असते. ल त चट अर् दिसत एवढा ना त्याला तिकट नसत्या. पण कलर लाला दिसतोय म्हणजे कलर खाण्यापेक्षा कलर खाण्यापेक्षा ते चांगलं म्हणजे ते तो पदार्थ तर हा तो पदार्थ बघून कस सगळ्यांना वाटते की जरा म्हणजे असं. एकदम लालसर चरचरीत पदार्थ खायला सगळ्यांना आवडत. मग तो कलर घालून करण्यापेक्षा ना ते घाातला ना चटणी म्हणजे आपली रेग्युलर चट. वगैरे त्यांनी सगळं घालायचं पण फक्त ना ते पॉकेट आहे ना ते. ते जर अर्ध घटलं ना असं की एकदम पूर्ण सगळ्या ह्याला कलर. छान येते एकदम लाल फडक येते असं बघितलं की. सहज नाही हे वाटल एवढा.
हो काय. चालत एकदा ट्राय करतोय मी पण पोरांसाठी पोरं पण माझी नुसत. आम्ही कस चिकन सिकस्टी फय मी कसं करतो. ते माझी रेसिपी सांगतो तुम्हाला
ह
आम्ही कसं करते चिकन बोनलेस सांते म्हणजे मोम. पोरक हाड खात नसल्यामुळे नुसता मऊ मम असते बघा ते आणते. आणि कॉर्नफ्लोर पिट ते कॉर्नफ्लोर पीट आम्ही आमच्या आजी ते करूेत ते स्टाईलचच मी करतो इथ पण पण कॉनप्लअर पीठ जरा घालतो मग काय करतो स्वचछ धऊक घेतो पहिला कॉनप्लोर पीठ. आणि अल्लं लसूण आणि मिरचीचा पेस्ट करून घेतो हल्ल लसण मिर चीच पेस्ट करून घेतो मिरच्या पण लई टाकायची नाही आम्हाला केवढं पाहिजे बघा. तेवढंच मग ते पेस्ट हा त्याच्यावर मग ते काँर्नफ्लावर टाकलं ते झालं कनयं चिकन मसाला
बरं.
आणि टोमॅटो सॉस जरा, जास्त टाकलं म्हणजे जरा गोड गोड असं चिकन सिक्टीफाय ची टेस्ट लागते.
बरं.
मग कॉन -काँर्नफ्लावर ती होय हो होय, काँर्नफ्लावर मग नंतर टोमॅटो सॉस मग ते पेस्ट केला असतं, बघा मी ते.
हा.
पेस्ट आलं लसूण आणि मिरचीच ते
मिरचीच पेस्ट टाकायची हा.
हा, आलं, लसूण, मिरची तिन एकदाच करून घ्यायचं पेस्ट ते हा. मग ते पेस्ट टाकायच त्याच्यात ते झालं नंतर आम्हाला, आता कडीपत्ता आता कडीपत्ता पण छान वाटतो त्यात कडीपत्ता जरा असू दे ते बारीक बारीक आता हेच लसूण भेट हा बारीकची चि-चिरून बारीक चिरा आणि ते तसचं टाका, ते का चालते तसचं पण छान होतात, ते कुरकुरीत शेवटला छान लागतय तळल कणी सगळ. होय, आणि चिकन मसाला टाकायचा त्यात. चिकन मसाला आणि जरा कलर टाकायचं मग सगळं हे करून घ्यायचं, असं सगळं एकजीव करून घ्यायचं सगळंं फिरवून सगळं आणि पाणी ण लय टा- कॉर्नफ्लावर पीठ घातल्यामुळे पाणी लय टाकायच नाही त्यात. न कळत जरा पाणी टकलं तर, पण चालतय नाही टाकलं तर पण चालतयं. ते त्याच्यात ते सगळं मिक्स होतय. हा, मग तेल गरम करून घ्यायचं. गरम झालं कनय जरा जरा, एक एक सोडायचं ते झालं कनाय मग अ कळतयच की आम्हाला, ते भात शिजल्याला सगळं.
श हा होय हो.
मग ते झालं क नाही, वरण लिंबू जरा पिळायचं लिंबू पिळायचं कांदा, लिंबू संग चिकन सिक्स्टी फाय भारी लागतय. मी तसं करतो पोराना तसं आवडतय, म्हणजे सॉस आणि चिकन सिक्स्टी फाय असं खातात.
हा म्हणजे पोरांना वेगवेगळे अ तेे काय पण आम्ही बनवतो, सोडा पण
चिकन ची आमटी चिकन चिकन आमटी खायला बघत नाहीत, ओ मग तस करून दिलं तर ते आवडी खातात. खातात जरा.
जरा असं होय, नॉनव्हेज मग नॉनव्हेज मध्ये तुम्ही काय अस चिकण चिकन खाता म्हणजे, आणि काय दुसरं काय खातायसा मग?
अ मी खात नाही, मिस्टर खातात मटन. मग मटण खातात, फिश खातात.
मटन-मटन खात नाही, चिकन ते. मटन खाण मी चिकन असतयं, आणि हेनी हा चपाती. शक्यतो लेडीज मटण खातच नाही, असं कसं काय असेल? खूपशा मी लेडीज पाहिले, तर मटण खात नाही. हा, म्हणजे खूपशा म्हणजे अशा बघितल्यात. म्हणजे ना चिकन खातात, चिकन खाणार अंडी खातात. खरं मटण खात नाहीत.
होय होय, मटण खात नाहीत होय. मी पण अस लय बघितलो होय होय, मिस्टर खातात अग आणि मी खात नसल्यामुळे कसं आहे माझी पोरं पण तसच हाय. एकटा मटन खातोय बारका आणि मोठा हाय नइ चिकन पण खात नाही खायला बघत नाही तो एक पीस लई दोन पीस लई झालीत त्याला. आणि परत हायस माझ्या ताटात घालतोय तो. हो खायला बघतच नाही मो तर व्हेज द्या, व्हेज किती पण द्या खातोय तो मोठा. नॉन नॉनव्हेज नाही तेवढं, बारका नुसतं नॉनव्हेजच द्या. तस झाल्यात दोघं ऑपोजिट झाल्यात. अह, हा.
मग तुमच्यात वरचे वर मग पोराना असं लागतय म्हटल्या वर करून द्याय लागत असणार आहे.
हो हो असतय आमच्या आठवड्यात एक दोन वेळा तर असतयच.
असतय होय, कोणतही करायचच म्हणटले आवडीन जी
होय आवडतय ओ जेवण पण, आणि आम्हाला पण जेवण जातय जरा. नॉन नॉनव्हेज असतय तर जातय, हो होय हाय.
ती व्हय व्हय.
आता आता तर फिश पण भेटतात चांगली चांगली.
होय होय, होय होय, हे आणि आपलं दुस र म्हटलं अस नॉनव्हेज मध्ये आपल्या ते खेकडी.
खेकडी पण छान लागतात, आम्ही पण कालच बनवल होत. खेकडी पण लई महाग झाल्यात ओ आता, आम्ही पण कालच बनवल होत बघा आम्ही पण खेकडी.
खरं यावेेळी लययती.
हायत आता ह्या वेळी.
होयच का काय माहित नाय पण ह्या वर्षी लय जास्त आहेत प्रमाणात. आणि ते मला तर ते खाई होय, खर, ते का अम, खाल्ल्यान. होय होय त्यांना ते कस म्हणतात म्हणजे पहिल्यातली लोक, ते खा खाल्यानंतर त्याचा रस्सा वगैरे अस तेन, चांगला असतय म्हणतात अंग वगैरे दुखत नाही तेन. सर्दी जातया. तात, होय होय, सगळे म्हणतात सोडा. आणि मला पण आवडतो पहिल्यापासन तो पदार्थ.
होय होय छान लागतय ते, होय. छान लागते ते त्याचं हे करतात ते गुदू काय म्हणतात ते पिवळ असतय त्याचं करतात बघा. ते पण भारी लागतय. हम्म, हा हा त्याज त्याज छान लागतय ते.
म्हणजे नॉनव्हेज सगळ खाता नॉनव्हेज मध्ये.
हो मटन सो मटण खात नाही मी, म हे खातो म टन एक सोडून सगळं खातो, फिश पण कसं माहितीय पहिला खात नव्हतो मी. हित आलकनी जरा जरा शिकुवल्यात ते पण, ते पण एकच मास तो खातो दुसरी मास कुठली